हॅलो, हा आवाज येतोये ताई?
हा, ताई. कुठे आहात तुम्हीं?
मी काही नाही इकडे पंचायत समितीमध्ये आलेली आहे.
हॅलो.
हा पंचायत समितीला आलेली आहे म्हटलं.
हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाही ओ ताई तुमचा.
अहो ताई पंचायत समितीला आलेली म्हंटलं, पंचायत समितीला आलेली आहे.
कुठून बोलता?
पंचायत समितीतून बोलतीये म्हटलं मी.
मीे इकडं सटाण्याला आलेली आहे. तुम्हीं काय करता ताई?
होय मी पशुसंवर्धन मध्ये जॉब करते मी. पशुसंवर्धन मध्ये जॉब करते म्हटलं.
मी उमेदव्यांमध्ये काम करते, आमची मिटिंग होती ना त्याच्यामुळे मी इकडे आले.
हं, हां.. हा बोला ना, काय म्हणताय बोला.
काय करता म्हटलं तुम्हीं?
मी पंचस या याला अभियानामध्ये आहे ना, पशुसर्वधन आहे ना हं... आवाज येत नाही ताई तुमचा, येत नाही का आता येतोय.?
हो, आता आलेला आहे आवाज हा...
हा, हां.. काही नाही तुमच्याकडे काम होतं या ना मग‌. आता संपलं ना, बघायचं का. हं.. हंहं..
तर म्हटलं तुम्हांला विचारून घेऊ, मग पहिले आपलं भेट झालेली होती ना पहिले.
हो.....
तेच्यामुळे मग म्हटलं, तुम्हांला विचारून घेऊ फोन करून. चालेल, बाकी काय चालयं ताई तुमचं?
काही नाही, बाकी आराम आहे. शेतात आता सध्या तर नाही आहेत कामं, पण असतात.
आजूबाजूच्या बाया कसं पाहता बाई, हं... पाऊस पडला की काय.
हो काल परवा च्या दिवशी आले होते झिंब झिंब थोडेसे! आता बंद झालेला आहे पण हरभरा कापायला आला तर तो कापून घेतला? आज आम्ही इकडे मीटिंग ला आलेलो आहे. उमेदार यांमध्ये काम करते ना मग आज मीटिंग ला आलेली होती ऑफिसला, काय करता तुम्ही दुसर अजून?
काही नाही माझं हेच शेती आणि पशुसंवर्धन काम, हो मुलं दोन मुली आहेत मला एक मुलगा आहे शाळेत, एसटीच कार्ड हा दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे!
अच्छा चांगल हाय मुली आहेत तुम्हाला चांगले मला मुलगी नाही बर? का नाही ना दोघं मुलं आहेत मला, मुलगी नाही पाहिजे एकतरी मुलगी पाहिजे! काही करतात मोठ्या आहेत का मुली,
हो माझी एक मुलगी बारावीला आहे तर एक्झाम झाले तिचे एक मुलगी अकरावीला आहे. आणि मुलगा लहान आहे मुलगा नववीला आहे.
अच्छा चांगल हाय, एक मुलगा दोन मुली बर हाय तुम्हाला घरी मदत होत असेल ना कामात मग.
हम्म, घरी काम खूप असत्यात हो, छान पद्धतीने नंबर काढला,
चांगलंय ताई मुली पण हुशारच असतील तुमच्या,
हो,
मी येईल तुमच्या गावाला मी फोन करेल तुम्हाला यायच्या दिवशी! हम् म तुम्हाला सांगेल ना मग कॉल करेल तुम्ही येऊन जा.
आरी हाय ना मरे ताई तुम्हाला थोडंसं विचारू का नाही?
हॅलो काय म्हटलं ताई?
हा अभियाना मध्ये तुम्ही काम नेमकं काय करता?
हा मध्ये मी आय सी आर पी म्हणून का?
अच्छा आय सी आर पी म्हणून काम करता, अच्छा म्हणजे एक समूह बनवतो.
हो, समूह बनवायचे आता गव्हर्नमेंटच्या एवढ्या योजना आहेत त्या गरीब महिलांना,
हम्, किती हम्म तुमच्या याच्यामध्ये किती सम, मैत्री येतय का, आम ऑ अरे वा,
समूह आहेत आणि अजून पंधरा समूहाचा हा.
आणि समूहामध्ये किती महिला असतात एकच्यामच्या,
दहा महिलांचा समूह असतो ना बाराही होतात! पण का असं रेग्युलर तर दहा आहेत दहा महिलांचाच म्हणजे बर असत?
म मी दररोज तिथे मला पण आणि, समूह बनवत्यात तुम्ही गावामध्ये. समूह बनवता तुम्ही गावामध्ये तुमच्या गावामध्ये?
हो बनवते,
समूह बनवतानी काही प्रॉब्लेम येतो का महिला, त्या महिलांना म्हणतात चार महिला. आणि मग कशा पद्धतीने तुम्ही महिलांना हे करता
हा म्हणजे पटवून सांगायला लागत, खूप बोलावं लागतं त्यांना तेव्हा त्यांच्या लक्षात येत कुठे.
त्यांना मग त्यांचा फायदा सांगता का तुम्ही?
तर बी आपल्याला चार चक्कर त्यांच्याकडे मारायला लागतात, त्यांना बँकेत बोलवायचं त्यांच बँक खाते खोलायचं, खूप असत एक समूह बनवायला म्हणजे तरी एक महिना लागून जातो, आणि हुशार महिला राहिल्या तर पटकन होऊन जात. पण ज्या महिलांना काही कळतच नाही ते सर्व आपल्यालाच कराव लागत, आठ आठ दिवस त्या यायला लावतात बँकेत येत नाही, झेरॉक्स करत नाही, पण ते आता आपलं कामच आहे ते करून घ्याव लागत त्यांच्याकडून. आपल्याला स्वतःहून त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून सर्व काम करून घ्यायला लागतं. असं ये ते, ते पण एक समाज कार्य म्हणून आपल्यात मानधन तर खूपच कमी आहे समाजकार्य म्हणून आपण करतो, हे अस ये. कोणाचही चांगल होते त्याच्या माघे आपल हो आस, आणि अर्ध समाधान तेच असतं कोणाला लाभ भेटला आता काही ना खूप गरज असते पैशाची त्यांना आस सी सी लोन करून देतो म तेच आपल्याला समाधान मिळतं असं.
हम खूप छान वाटतं ना मनाला असं काम केल्या नंतर.
करत राहायचं आपल्याकडून.
हो मग भरपूर आपण याच्यासाठी कर, भरपूर आपण याच्यासाठी कर, त्याच्या हो. हो हो.
ओके.